काय झालं काय नाही का काम होतं म्हणून जरा फोन केला.
बोल ना काय
अम एकाठिकानी जायचं जरा विजिटला भेटयला अ थोडं शाळेचं काम होत अ ते लहान मुलांसाठी अ एक असं प्रोजेक्ट साठी एक जागा निवडायच्या तर त्याला वेळ आहे का?
जाऊया की.
अ येथेच ना एक, चार-पाच किलोमीटर आहे. हा आपण कधी जाय तुला कधी वेळ ये.
तुमचं कधी म्हणजे तुम्हाला असं कधी जायचं असं काय ठरवलंय का तुम्ही? किती?
थोड्या दिवसांनी
दोन दिवसान.
हा.
बरबर ठीके जाऊया की म.
हा. वगैरे सांगते. हो ते ओरडतंय.
चालेल.
हा आणि मग चार, पाच तास लागते. लागेल ना.
चालते हा. फोन कर मला
हो हो चालतंय. हम् हा.